नमस्कार कसे आहात तुम्ही
कशा आात माजेत म कसेा आात
निपळ म्हजे तर आज आपण हग या विषयावर थोडीशी चर्चा करूया
महागाई ह आजच्या काळातील सर्व गंभीर आर्थिक आणि सामाजिक संस् अ काही समस्यापैकी एक आहे ना
बरोबर आज बघूच शकतो आपण महागाई खूप वाढली आहे जाण ज्या कारणाने गरीब लोक आणि यांच्याकडे खूप प्रॉब्लेम्स येत आहेत कारण त्यांच्याकडे तेवढी अवलंबळ नाही आहेत का ते एवढी महागाईचण करू शकत
बरं बर म्ह कस आहे ना जिव अ जीवना आवश्यक ना वस्तू अनधान्य इंधन पीठ शिक्षण आरोग्य सेवा घरभाडे आणि वाहतूक यांच्या किंमती पण सतत वाढत आहे ना ते पण आता खूप लोड होते त्याचा
ज्या आधीच्या काळात ज्या किमती होत्या त्याच्या दुटपटपटीने आताच्या किमती खूप वाढल्या आपण बघूच शकतो ज्या लोक गोल्ड घेण्यासाठी अ हे होते खूप उत्सुक होते ते लोकांची खूप नुकसानी होत कारण अ महागा एवढी वाढली आहे तर ते गोल्ड घेण्यासाठी पण ते त्यांना तेच विचार करावा लागते
बर बर आणि वस्तू आणि सेवच्या किंमती पण वाढल्यामुळे सामान्य नागरिक पण खिशावर मोठा ताण पडतो, आणि विशेष तर ये ना गरिबांनी आणि मध्यम मार्गी, कुटुंबांना महागाईचा सर्वाधिक फटका वाटतो.
बरोबर.
हम्. त्यामुळे महागाई ना, हा केवळ आर्थिक विषय नसून प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन जीवनशा शालीच्या निगडीत प्रश्न आहे हा.
बरोबर, आपण बघू शकतो का महागाई प्रत्येक याच्यामध्ये वाढलंय, जसं की आपण दवाखना्याच बघून घ्या, दवाखान्याचे खर्च खूप वाढलेत. ज हे आजकालच जे वातावरण आणि त्यामुळे खूपच लोकांची घडते, जे लोक श्रीमंत आहेत जे लोक स्वलंबून आहेत, जे अ खर्चे एवढे मोठे खर्च साम्री जाऊ शकतात आणि पण ते होऊ शकतात, त्यांच पपरत ते होऊ शकत. पण जे लोक गरीब आहेत, त्यांच्याकडे एवढे पैसे नाही, ते कुठं जाणार?
बरंबर, अगदी बरबर. आणि जेव्हा वस्तू आणि सेवे सेवांच्या किंमती सातत्याने वाढतात ना, आणि त्यांच्या पैशत पूर्वी इतकेच वस्तू खरेदी करतात. येतात आणि तेव्हा त्या परिस्थितीला महागायी म्हणत कारण म्हणजे जेना पैशांचे जे अ म कामात आपलं पैशांच जर, एक प्रकारे आपण अ उदाहरण घेतलं ना, तर काही वर्षापूर्वीच्या पेश तो आठवड्यात किराणा मिळत असे, त्यात पैशात आज कमी सामान मिळते, आणि हीच मागायची जाणीव आहे. कारण पहिलीचे लोकना, म्हणजे खूपच कमी पैशमध्ये वस्तू घेत होते. आणि आता ते वस्तू अ थोडीशी वस्तू येते, दोन तीन वस्तू येते, तेवढ्या पैशांमध्ये
बरोबर, जे लोक आधीच्या काळामध्ये अ, त्यांचा महिन्याचा किराणा यायचा तेवढ्याच पैशांमध्ये आताच्या लोकांचे फक्त सहा सात दिवसाच्याच किराणा असते.
चहा सात दिवसाचा पण खूप झाला, जेमतेम चार पाच दिवसाचा सांगा. कारण आताच्या जनरेशनला तेवढंच महागच तेवढं होऊन गेलाय, आणि हे महाग ये ना हे पाणी हां पाणीचे दुष्काळ वगैरे पडतात. शेतात अन्न धान्य पाकत नाही, म्हणून हे सगळे महागाई वाढते.
मग टॅक्स त्याच्यावर जास्त लागतोय, हा.
आताच जे नित चालवत हो त्यामुळे पण आपण बघू शकतो का पेट्रोलच नंतर डिझेल वगैरे, यांची खूप महागाई वाढली होती.
खूपच, कारण तेवढी टंचाई पण त्यांची तेवढीच होते ना, कमी खूपच कमी मालव आपला ट्रान्सफर होतोय, मग त्याच्यामुळे हा काही जास्त वाढते. आणि मग वाढण्या मागे ना अनेक काढणे असतात नैसर्गिक आपत्ती. जस की मी मग आता बोलली दुष्काळ अतिवृत्त किंवा. पोरयामुळे शेतीचे उत्पादन पण घटते. आणि अन्नधान्याचे पण किमान वाढतात ना.
हम.
तर हा इंधनाच पण कमती. किमती वाढल्यास वाहतूक खर्च वाढतो. मग त्यामुळे अनेक वस्तू महाग होतात.
बरोबर.
हॅलो हां बोला.
हॅलो तर तेच आ्ही. अ जी ओक. आपण बघू शकतो आणि आपलं पण कर्तव्य ग्रंथज आपण वस्तूंचा वापर जपून करायला हवा कारण आता बघतच एका खूपच किमतीिमी वस्तू वाढत आहे पण आपण जर त्यांचा पुरवठा साठवडा नीट केला तर मग आपल्याला तेच वस्तू. जे वस्तू आपल्याला महिनाभर पुरणार होतो ते आपल्याला दोन महिने तीन महिनेपर्यंतरणार. जर कधी आपण त्याचा योग्य प्र योग्य प्रमाणात वापर करू.
अगदी बरोबर आणि कस आहे ना आता उत्पादन खर्च वाढणे मागणी. जास्त आणि पुरवठा कमी असणे. लोकसंख्या वाढत जात आहे अ साठेबाजी कमी होत. ते काळा बाजार आणि अ जास्तिक आर्थिक घडामोडी यांच्याही महागाई वर परिणाम होतो ना.
बरोबर.
तर हा काहीचा आहे ना सामान्य नागरिकांवरच परिणाम होतो खर तर.
बन.
हम्.
आपण जर कधी अन्नधान्य जरस की योग्य प्रमाणात त्याचा वापर केला आपल्याला जेवढ लागणार. तेवढंच जर कधी बनवलं तर ते. अ एक चांगली सवय आहे जर कधी आपल्याना थोडस खयचं असणार आणि खूप जास्त अन्न बनवून घेत असणार मग ते कसं थोडसं खालं गेलं बाकी चांण फेकावं लागतं. आणि ते फेकलेलं आपण जे लोक ज्यांच्याकडे पैसे असतात ते लोक असे करतात. आणि जच्याकडे नसतात ते विचारांना खायचे पण बांधे असतात ते लोक. काय कर आपण त्यांचा पण विचार करायला हवा. आपल्याकडे एवढ वस्तू असत तर आपण त्यांची थोडी मदत. करून देणार तर ते आपल्यासाठीही चांगलं आणि त्यांच्यासाठीही चांगलंच.
हा आणि कसं आहे ना महाकायमुळे घरगुती ब पण कर आणि कुटुंबांना आपल्या उत्पादनाचा मोठा भाग. ण शिक्षण औषधे आणि घरच्या घर खर्च्यावर ये ना खर्च करावा लागतो. कारण कसं आहे बचत करणे कठीण होते. पण गरीब कुटुंबनाना दोन वेळेचे अन् देणे ह अवघड होते. कारण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च वाढतो आरोग्य सेवा महाग होते आणिा आणि जीवनामा अ जीवनमानावर विपरीत परिणाम पण होताना
बरोबर महागायचं जास्त अ परिणाम गृहिणींवरच झालेला आहे कारण अ भरतभूनीत चालवतात आणि त्यांना सगळं गोफींचा ताण येतो का अ आता एवढी महागाई वाढली आहे तर त्याच्यामध्ये त्यांची बचत कशी करूया त्यांचा बजेट बसत नाही कारण आधीच्या यांच्यामध्ये ते जेवढ बजेटमध्ये ते सगळं घराच सामान भरून घ्यायचे आता त्याचा अर्धा पण सामान भरत बंगळूर तिमपवाडीली
म आणि ना महागाईचे परिणाम पण खूप वाढून गेले शेत री आणि काम कामदारांवरती पण होते ना बियाणे खते औषध पीक सिंचन आणि इंधनाचा पण खर्च वाढतो कारण का त्याना ना वाढत्या महागाईनुसार वेतन मिळाले नाही तर ते जीवन अधिक कठीण बनते कारण लहान व्यवसायिकांनी नाही पण ये ना कच्च्या माल्याचा खर्च वाढल्याने ना अडचणीचा सामना पण करावा लागतो आणि कस आहे ना आता तर रोजगार पण वाढले शेतकऱ्यांचे
बरोंबर
हम्म
जे अ याचा भाग आहे तर आपण आपण फक्त इकडच बघतो आणि दुसऱ्या शहरामध्ये इतर शहरांमध्ये बघायला गेलो तर अ पुण्यामध्ये मुंबईमध्ये याचा खूप मोठा परिणाम झालेला आहे कारण इथं कसे सगळे गावातले लोक शहराकडे पळत आहेत त्यामुळ तिथले राहायचं खायच भाड इथ रूम भाडे पण खूपच वाढलेले आहेत त्याच छोटी एका एका खोलीची किंमत पण खूप दुप्पट तिप्पटपटी पटीने वाढलेली आहे त
म हा लोकपण
आणि लोक तिथं पहिले ना अ जास्त पैसे भेटेल असं करून तिथं शहरामध्ये जायचे खेडेगावून आता ते पण हा त्यांना ना तर ते पण त्यांना पुरवडत नाही आणि ना मर्यादित प्रमाणातील महागाईना अर्थव्यवस्थ त्यासाठी काही वेळा उपठप ठरू शकते पण त्यामुळे ना उद्योगाधंद्यांना पण उत्पादन वाढण्याची प्रेरणा मिळते रोजगाराच्या संधी वाढू शकतात आणि व्यापाराला पण चालना मिळू शकतात कारण मात्र ना महागई नियंत्रणा बरोबर गेल्या असते ना तिचे परिणाम दुष्परिणामच अधिक दिसून येतात
बरोबर
हम्म महागाई वैगरे नियत्रित ठेवणं हा ठेवण्यासाठी अस कराणे ना आवश्यक वस्तूचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करावा
बर तर आपण जे जे काही गोष्ट आपल्याला लागणार आहे तर त्याचाच साठवा करावा कारण पुढं जाऊन अजून किती किती महागाई वाढते हे आपल्यालाही माहित नाहीये. म्हणून आपण पैशांची बचत करणं आणि त्याचा खर्च पण असं योग्य वापर कसा करावा हे आपल्याला जाणून घेण्याची शक्यता जास्त आहे.
कसं आहे ना मी तर शेवटी एवढेच सांगेल महागाई आहे ना महागाई आहे ना इतरांच्या सारख जिवणावर परिणाम करणारी हॅलो ही माग हा महागाई प्रत्येकाच्या जीवनावर आहे ना परिणाम करणारी अ गंभीर समस्या आहे. कारण तिच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ना सरकार उद्योग शेतकरी आणि नागरिक व सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. चला मग भेटू यानंतर पुढच्या टॉपिक वर
बरं चला बाय